हॅलो
हॅलो माझी
हो आहे की कशी आहेस?
काय तुम्ही कसायत?
मस्त आज खूप दिवसांनी तुझी आठ वन आली म्हंटलं आज तू थोडं म्हणजे वेगळ्या ठिकाणी राहायला गेली आहेस. आपल्या इथे गणेशोत्सव सण येणार आहे खूप मोठ्या म्हणजे मोठ्या ह्याच्यात साजरे केले जातात हो हो म त्याबद्ल तुला थोडी माहिती सांगूया म्हटलं थोड डीस्कशन करूयात. तुझ्यासोबत म्हणून कॉल केलेला. तू फ्री आहेस आता?
त्या
ओके चालेल तुझा आवाज थोडा म्हणजे ब्रेक होतोय हा आता येतोय व्यवस्थित तर ऐक मी तुला सणाबद्दल हो हो व्यवथित आहे आवाज हा ओके तर मी सांगू तुला माहिती
ओके
तर आपला देश हा म्हणजे विविधतेने नटलेला देश आहे. आणि आपल्या देशामध्ये विविध म्हणजे भाषा, धर्म, संस्कृती आणि परंपरा आढळतात. आणि या विविधतेनच आपल्या देशाची ओळख होते. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात. वेगवेगळे सण साजरे केले जातात. जसे दिवाळी दिवाळीमध्ये तर तुला माहितीच असेल लहान मुलांना म्हणजे पंधरा दिवस किंवा महिनाभर ते तर सुट्टीच घेतात आनंद म मजा मस्ती लुटतात फटाके परत नवीन ड्रेस मिळतात दिवाळीला सगळ्यांना आणि गोड पदार्थ दिवाळीला जसे चकली, चिवडा, करंजी, लाडू, अनारसे असे विविध पदार्थ आपल्याला खायला मिळतात. तर तुमच्या इथे दिवाळीला म्हणजे काय काय पदार्थ बनवतात?
आम्ही
हॅलो
तेच्या
हॅल
हा बोल ना
मा करेंजा
ओके तुला कोणता पदार्थ जास्त आवडतो. दिवाळीला म्हणजे तू आनंदाने खातेस तुला नवीन ड्रेस मिळतो. कोणता पदार्थ जास्त आवडतो?
मला तर अ ते माहित आहे गणपती मोदक बन
हा हा मोदक तुला आवडतो म्हणजे दिवाळीच्या पदार्थापेक्षा तुला मोदक हा आवडता पदार्थ आहे.
होय माझ ते फेवरेट आहे.
ओके. तू नक्की आमच्या घरी आहे आपण मोदक नक्की की बनूयात.
थँंक यू ह दिदी आणि तुमचे मतलब कुठले कुठले टाईप्स चे बनवतात तुम्ही मोदक?
म्हणजे आमच्या इते अ.. अ.. आपले नारळ म्हणजे ओला नारळ असतो ना जो
होय. हा. हा.
त्याच्यापासून बनवलेले नारळ असतात. म्हणजे सॉरी मोदक असतात. खूप छान पद्धतीने चविस्तं म्हणजे उकडीच ते मोदक तांदळापा ून घवापासून मला उक.. उकडीचे मोदक खूप आवडत म्हणजे तूप टाकून खाल्यानंतर गणेश उत्सव सगळ्यात मोठा सण आणि बाप्पांना आवडणारा पदार्थ आहे तो.
होय, ते तर हाय.
हो आणि आपल्याला आपण म्हणतो की स पण बोलतो ना की सण आला की सगळे खुशास तात, आनंदी असतात. मग, सण हा केवळ आनंद साजरा करण्यासाठी नस तो, अस मला तर वाटत, कारण ती संस्कृतीच्या आपल्या ओळख सते, गणपती आल्यानंतर पावसाची चाहूल मनात तसगेल्या गणपती बाप्पा बद्दलचं प्रेम हा! गणपती बाप्पाचं प्रेम आपल्या जागृत होतं आणि ती ऐकायला मिळणारी गाणी गणपती देवाची खूप छान आकर्षित करून आनंद मिळून देतात. आणि सण आला की हो आणि सण आला की कसं पाहुणे, नातेसंबंध जवळ येतात, सुट्टीला एन्जॉय वगरे करण्यासाठी. त्यामुळे आपले नातेसंबंध देखील म्हणजे सदृ म्हणजे दृढ होत तात, चांगले होतात. आपल्या समाजात
होय. बरोबर म्हणल्या दिदी. बरोब्बराय.
हो आणि आपण म्हणतो की सण आले की सगळे आनंदी असतात, तसेच म्हणजे आपण नवीन ड्रेस खरेदी करतो, त्यामुळे जेथून आपण ज्या व्य क्रेताकडून ड्रेस खरेदी करतो. त्यांना दे. खिल आर्थिकदृष्ट्या फायदा होतो त्यांना देखील पैसे मिळत दा, ते देखील आनंदी होऊ शकतात.
होय बरोबर आए दीदी, ते पण आहे होय. आत्ताच्या फेस्टिवलमध्ये तुम्ही ड्रेसेस तून घेतलाय तागा
हो हो खूप. मला खूप ड्रेस ने न्यू ड्रेस घ्यायला मला खूप आवडतं. कारण सण म्हटला मी आपण मुली ड्रेसशिवाय आपण खुश होत नाही. हो! म त्यामुळे प्रत्येक सणाला माझे वडील मला ड्रेस घेऊन देतात. आणि माझ्या मते म्हणजे, हो आणि सण आला की, प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवून जातो. म्हणजे काहीतरी संदेश दडलेला असतो जस दिवाळीमध्ये, आपण अंधार पडताच सहाच्या पुढे - - किंवा साडेसात वाजता दिवे लाव तो. तर दिवाळी हा आपल्याला अंधारावर प्रकाशात - - चा वि - - विजय म्हणजे विजय मिळून देण्याचा आपल्याला शिकवते. होळी, ज्यावेळी आपण सगळं म्हणजे जाळत असतो. आपण शेणी वगैरे एकत्र करून जय जाळत असतो. त्यावेळी आपल्या मनातील वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, आपण जाळण्याचा प्रयत्न करायचा असतो. आपण रावणाला देखील जाळ - - तो कारण रावणाने सीतावर मा म्हणजे सिताला किडनॅप - - हो हो किडनॅप केलेलं ना? मी त्यासाठी वाईट म्हणजे गोष्टीचा आपण त्या त्याग करू शकतो, चांगल्या गोष्टी आपण घेऊ शकतो. यासाठी देखील होळी साजरी केली जाते आणि रक्षण- - रक्षाबंधन हा माझा आवडता सण आहे कारण भाऊ बहिणीचे अतुट नाते त्यामध्ये असते. तुला भाऊ आहे? तू रक्षाबंधन सण कसा साजरा करतेस?
अं दिदी तुमची वॉइस
ओके. म्हणजे मी तुला वि - - चार हॅलो. हा बघ आता येतोय का आवाज?
आता बोला आता क्लिअरय व्हॉइस. होय आता क्लिअर हाय.
ओके तर मी तुला बोलले, हा तर मी तुला आता बोलले की रक्षाबंधन हा माझा आवडता सण आहे. कारण त्यामध्ये बहिण भावाचं ना अतूट नातं निर्माण होतं आणि त्यात मुलींना खास करून आपल्याला गिफ्टस पैसे मिळ- - तात. उपहार मिळतात.
होय. आपल्याला तेच मेन पाहिजे असतयं. गिफ्टस तेन.
हो. कारण आपण डेली आपण आ आपल्या भावासोबत भांडत असतो त्या दिवशी आप भांडत नाही त्याला त्याची ओवाळणी करतो. त्याकडून पैसे मागतो. गिफ्टस मागतो. आपल्याला गिफ्टसमध्ये विविध ड्रेसेस, नेकलेस, एयररिंग्स खूप छान छान हेअर बेल्ट असे गिफ्ट भेटतात. त्यामुळे आपण खूप खुश होतो.
होय, बरोबर म्हणल्या तुम्ही.
हो, आणि असं म्हणतात गुढीपाडवा, आता रक्षाबंधन झाल्यानंतर म्हणजे गुढीपाडवा हा अं मराठी हा. पहिला सण आहे असे म्हणतात मराठी महिन्यातला. तर गुडी पाडव्याला आपण पुरण पोळी जे आपल्या इथे फेमस आहे. ते पण आवडीने खातो. तुला पुरणपोळी आवडते का?
अरे मला आणि माझं मम्मीला तर लईच आवडते. मम्मीला मतल तीन टाईम द्या पुरणपोळी चालते.
बापरे मला देखील त्यासोबत कटाची आमटी. गरम गरम भजी, भाजी खूप छान लागते ना. तो सण खूप आनंद देऊन जातो. त्याचबरोबर गुढीपाडव्याला म्हणजे पहिला सण असल्यामुळे आपण कडुलिंबाचा पाला देखील चेचून म्हणजे एकम बारीक करून आपण खातो. त्या पाठीमागच कारण तुला माहित आहे?
नाही मला आता माहीत पडलं ते ते चेचून ते खातत मला माहित नव्हतं ते खरंच माहीत नाही आहे.
ओके तर मी तुला सांगेन गुढी पाडवा हा आपला म्हणजे मराठी ह्याच्यातला पहिला मराठी महिन्यातील पहिला सण आहे. मग सणा ची सुरुवात करताना आपल्या पूर्ण वर्षभरात जेवढे पण कडु म्हणजे म्हणजे खराब प्रसंग येतील, किंवा चांगले प्रसंग येतील त्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला गुढीमधील गोड देखील पदार्थ खायला देतात. ते गोल
होय होय हा दिदी बरोबर.
हा ते गोड असते एकदम म्हणजे गोड पचवण्याची देखील आपल्याला शक्ती असू दे, आणि कडुलिंब कडु लींबामध्ये तू बोललीस की म्हणजे आपण बोलतो की कडू देखील आपल्या शरीराला आवशक असते, वि्हटॅमिन ई असते त्यामध्ये तर हा हा मग ते कडुलिंब आपल्या शरीरातील असण म्हणजे जे रोग होतात, ते दूर करण्याचं काम करत. कडू पदार्थ आणि एखादा वाईट प्रसंग झाला तर हा तो देखील पचवण्याची शक्ती आपल्या पॉवर आपल्यात असावी. ऊर्जा मिळावी, आपले शरीर निरोगी राहावे. त्यासाठी दे आपल्याला कडुनिंबाचा पाला खायला देतात. आणि पूर्ण आपलं वर्षभर दुखाचे, आनंदात व्यवस्थित आणि सुखरूप व्हावे यासाठी आपल्याला शुभेच्छा देखील आपण देतो, आपण असे देखील बोलतो की गुढी पाडवा आणि नीट बोलगाडवा. ओके असं वाटत हा जऊ ना सगोल निट बोल पहिला
हा ते तर आहे, कारण की किती एवढे महिने झाले काहीत काय बोलत राह आपण
हो, हो, हो, की म्हणजे प्रत्येक महिन्यात म्हणजे वर्षाचा- पहिला सण आहे त्यापासून तर तू नीट बोल, जस आपण मित्रमैत्रिणींना म्हणजे- वाईट बोलून म्हणजे मज्जा मस्ती करून दिवस घालवतात तसं त्या पद्धतीने आपण असं बोलतो की गुढीपाडव्याच्या दिवशी तर आपण नीट बोलूया आनंदा साजरा करूया आणि आप आपलं वर्ष सुखरूप आनंदात व्यवस्थितरित्या जावं, अशी आपण दुसऱ्यांना सदिच्छा देखील देत असतो.
बरोबर म्हणला, बघा हंड्रेड पर्सेंट बरोबर म्हण
हो तसेच, आपल्यात म्हणजे प्रेम आणि शांततेचा संदेश देखील विविध सण म्हणजे अंधारावर मी तुला बोल्लो दिवाळी तसेच होळी वाईट प्रवृतीचा नाश करण्यासा ते रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्यासाठी. दिवा अ अ गुडीपाडवा गुढीपाडवा चांगल्या वाईट सणांसाठी आणि ईद हे बंधुभव म्हणजे दानधर्म करतात.
बरोबर. होय म आम्हाला अस, हां.
नाही बोला, बोल ना
मला असं वाटलं की, फेस्टिवल नुसतं, यायचं मिळणं, खायचं, प्यायचं, जायचं, प्रॉपर माहिती तुम्ही दिलाय बघा प्रॉपर. हे कुठपण सर्च करा एवढी माहि ती मिळणारच नाई पण प्रॉपर दिलाय बघा तुम्ही.
थँक्यू सो मच. छान वाटलं, तुझ्याशी बोलून आपण नक्की एकदा भेटूया बोलूया. माझ्यासोबत टाइम स्पेंड केला डिस्कशन, डिस्कशन केलीस त्याबद्दल थँक यू.
मला लय आवडलं खरच मला असं वाट टत होत की, काय हे सन सगळे येत्यात जात्यात बट त्याची प्रॉपर माहिती आता मला कळालं, मी नक्कीच हे सगळं ना लिहून ठेवणार आणि जेव्हा पण अस सगळे सण आलेत ना कुठलं पण सण त्याची मा मी तुमच्याकडे घेऊन स्पीच पण देणार.
ओके चालेल, नक्कीच आणि नक्की आमच्या घरी ये, आपण सगळे सण व्यवस्थितरित्या साजरे करूया ओके.
होय, होय, बरोबर दिदी ओके.
चालेल, थँंक्स.
ओके, थँक्यू दिदी.
हा बाय.
बाय.